हॅलो तुम्ही मोबाईल टी व्ही पाहता का
हो ना पाहतो ना
अ त्याच त्याच काय दुष्परिणाम होतात माहिती आहे का तुम्हाला टी व्ही मोबाईल बघून म
माहिती ना हो ना टी व्ही पाहिल्याने पण, मानसिक ताण वाढतो, शारीरिक समस्या वाढत
ह, आणि जास्त ववेळ टी. वी आणि मोबाईल प पाहिल्यामुळे, डोळ्याचे आजार होते. शारीरिक वेदना, मन व पाठी दुखी होते.
हो ना.
हम्म! झोपच्या समस्या आणि मु त्यांच्या मानसिक विकासावर, विपरीत परिणाम होता किती अ हे होतं त्यासाने पण अ लहान मुलांना तर लत लागली ना एकदाची, हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो? आवाज येतोय का? हॅलो?